हा आवाज येतोय का? ओके कुठे पोहचल तुम्ही?
मी आता भाईंदरला पोहचलोय रे.
ओके.
भाईंदर वरून दुसरी ट्रेन आहे ना?
चांगलं आहे चांगलंय कुठली ट्रेन आहे?
हा इथ ट्रेन चेंज करत अंधेरीची.
अरे हो बरोबर मी एकदा आलो होतो तुमच्यासोबत तेव्हा तसं केलं होतं तसंच.
हा. ती ट्रेन पकडतोय कारण मला ते सगळ्या मध्ये बोरवली असतात ना.
हो दोन ट्रेन बदलाव लागतात ना?
हो दोन ट्रेन बदलाव्या लागतात. पर्याय नाही ना तर त्या फूल असतात ना त आणि मला बोरलीरून परत रिटन यायला देत नाही ते लोक मग मेसेज करतो त हा रे तेच प्रॉब्लेम आहे ते बाकी तू पोहचा घरी
हो पोचलो थोडा लेट झाला ट्राफिक होतं पण तरी मी बसच्या आधी होतो वाटत कारण मुळ दोघं तिघ जण दिस दिसले ते बोलले बस मागे बोलले धणा वगैरे दिसला होता
हा नंतर भेटला आम्हाला बसमध्येध्ये
ओके
पुढे चिंचोटीला
अच्छा तुम्ही मागे थांबले होते का दुसऱ्या कंपनीची माणसं होती
तो तर नेहमीच भरतो ना माणसं हा दुसरात होता नवीन होता आणि आता हा आधीच भरून आली होती आधीच तो माणसं भरून घेऊन आला होता आणि नवीन माणूस होता आणि आम्ही सागर होॉटेल जवळ थांबलो होतो
अच्छा! ! अच्छा!
म आम्ही बोललो आम्ही पुढे येणारच नाही सागर हॉटेलला यायचाय आणि दुसरी बस पाठव
बरोबर बरोबर
सारख सारखं रोज रोज काय?. ह्यांना सवय झालिये रे त्यांना काय बाबा आणि भरून गाडी आणि आणतात मागे बसवतात सगळ्यांना. शेवटच्या दोन ते तीन सीट वर
अच्छा!
त्यांना माहिती आहे हे. ह पैसे बाकी आहेत
हम्म! पैसे बाकी असले कि ते असं काहीतरी करतात ते.
काय बोलणार आता जाऊ दे काय ते ये बाबा टायमावर ये कंपनीत. चालायला लावू नको उपयोग काय मग?
बरोबर बरोबर
कंपनीचे पैसे कशाला वाया घालावायचे मग.
हो ना? तुझी ट्रेन आली की मग तुझा पण कॉल कट होणार ना?
काय? ट्रेन ला अजून वेळ आहे रे आठ आठ ला स्टार्ट होणार. आठ, आठशे दहा, पण होतात आठ पंधरा पण होतात.
बराच वेळ आहे मग.
कॉल च आहे तोपर्यंत चालू ठेव जोपर्यंत आहे तोपर्यंत
बरोबर बरोबर
आता तर डिस्कार्ड होईल ना आपोआप.
नाही आपण कट केलेला बरं ना ते इंन्टरो जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये ऐकू कायच येणार ना तेवढेे से कंद वाया जाणार, कॉल वाया जाणार.
हा ते तर आहेच रे म्हणून ते म्हणून मी तुला. टाइम सांगतो रोज ह्या टायमाला करी नव्हत
चालेल ना आता तरी आज मला लेट झाला आहे म्हणून नाही तर मी साडेसात पर्यंत घरी असतो.
मी पण असाच असतो म्हणजे हीच ट्रेन पकडतो ना नेहमी. मी नायगावरून दुसरी ट्रेन पकडतो आणि इथून मी हि ट्रेन पकडतो आठ दहाची किंवा आठ आठची. मग तेवढा मधला वेळ असतो वीस मिनिटाचा
बरोबर, बरोबर.
नाही आता मधे हे लोक बोरुली टाकतात ना दोन तीन बोरुली आहेत मधे. मग ते पकडून उपयोगच नाही मला काहीच. हा आणि एक एसीची आहे.
ओके हा मग कायच मतलब नाही.
हा म्हण मी बोरवली पकडून भाईंदरला येतो. असं करतो हा भाईंदरला आपली अंधेरी ट्रेन आहे ना मग काय बोरीवलीला थांबते.
हो भांदर ट्रेन गोरुला थांबते बरोबर.
हो
तिच्यामध्ये एवढे पब्लिक जास्त बसत पण नसतील.
हा आपलं ते खाली पण असते एकदम हवेशीर पण टेन्शन नाही काय नाही.
हो.
आणि आरामात बसायला पण होत जागा पण होते बसायला.
आपण त्या हॉटेलला जेवलो होतो. ते चांगलं बोरोवलीला नाही का स्टेशनच्या बाहेर हा चांगलं होत ते. गोरा गांधी
बसायचंय परत
हा आता परत कुठे पाठवत असतील तर येणं होईल त्या बाजूला
कशाला असं त येऊ शकतोस
असा पण येऊ शकतो असा पण येण उल्टपड पार
हा उलट पडेल पण काय नाही लेट तिकडून लेट निघायचं तुला लेटला बोरवली भरपूर ट्रेन आहेत
ओके
म्हणजे तुला आता असं बसल तर आपण माहितीये अकरा न बारा वाजता हो
हो बरोबर बरोबर
हम्म
नको ट्रेन मध्ये मला भीतीच वाटते
अरेती घसली तू सेकंड क्लास म जा फर्स्ट क्लास जा
ते तर आहेच
हम्म
अजून बाकी काय चाललंय मग कसं घरी वगैरे सगळ आहेत व्यवस्थित
घरी एकदम मस्त मजेत तू बोल तू गावी जाणार आहेस ह गावी जाणार आहे
नाही गावीस जायचं काही प्लॅन नाहीय
जातोच ना मध्येच
जायचं आहे पण कसं पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे त्यासाठी
हम्म आता बघू आता हा सोर्स तर असा सोर्स आहे आपल्याकडे बघू आता काय करायचं
हो कसा वेळ भेटला पाहिजे तसा ना मोकळा
हा ररे तेच प्रॉब्लेम आहे म वेळेचाच प्रॉब्लेम आहे आणि मी एकदा घरी गेलो ना माझं पण तसच आहे रे इकडे घरी असलो ना मग काय मुलं मोबाईल हातात घ्यायला देतात त्यांचीकडे
ऑफिसमध्ये दहा ते अकराचा वेळ चांगला आहे जरा पण त्याच्यामध्ये पण कसं की
नको ति लफडेत जा लपोड लपोड मु परत बोलतील दोघं आशि का बोलतात दोघं लपडेवा त्याच्यात लंच मध्ये बघू थोडस पंधरा मिनिट
होम्
आणि आता हा वेळ बघू आणि वाटल्यास वेळ भेटल्या का
तरी हो
बरोबर तो एक दहा मिनिटं झाला पंधरा मिनट लवकर जेऊन पटापटे करू आणि आता हा वेळ बघतो वीस मिनिट ऑफिस सुटल्यावर
बरोबर बरोबर फक्त एक एक गोष्ट हो फक्त एक गोष्ट अशी की एका व्यक् तिला पाच चार वेळाज करू शकतो ना
असंय का ती कराय चार वेळाच करायच मज झालं ना बाकी हा कोण आता मोठा कॉल करू चार वेळा करायचचा
ग्रुप व टाकलेय ना आता ग्रुपवर त्यांनी ता ओके तर केले आता कोण करतात बघू एकदा मेसेज टाकू परत एकदा कोण आहे काय?
पण एका दिवसाला चार ना.
नाही ओ एकूण मिळून चार एकदा एकदा कन्फर्म करून घे एकदा विचारून घेऊया. ताईंना कि एका दिवसाला चार का पुर्ण मिळून चार.
ओके एका दिवसाला असेल काय? तर आपले ते भरपूर कॉल झाले.
आणि नाही आणि तर अजून लोक जोडायला पाहिजे पण अजून लोक जोडणार कुठून ते समजत नाही दुसरी आप ल्या ओळखीमध्ये तरी ऑफिसमध्ये तरी कोणी नाही जोडू शकत आपण.
हम्म फॅमिली मध्ये पण नाही शकत
हम्म बाहेरचा मित्र परिवारच शोधावा लागेल कोणतरी असा कि जो चांगला आहे बोलायला काम करेल असा.
हा हा ते तर आहेच.
हम्ममम्
आहेत बघतो मायाकड एक-दोन पोरं आहेत काय बघतो. ह ते फॉर्म भरू शकतो का?
हा भरू शकतात ना. फक्त त्यांना आधी सांगायचं की भाई कढणार असेल तरच सांगा. कारण कि मंग नाही केलं तर परत आपलं नाव पण खराब होतं ना.
ह र तेच तर प्रॉब्लेम आहे.
मी जाऊ का म वरती, किती किती झाले? आहे थांब थांबू दोन मिनिटं बोलू.
चालेल ट्रेन पण चालू झाली रे. ठेव आता चालू झाली ट्रेन.
चालते मग घरी गेल्या वेळ भेटाल तर सांग मला आज आहे मी फोन घेऊन बसतो.
ठीक आहे चालेल मी घरी लवकर पोहोचलो ना तुला कॉल करतो, मग मी हवं तर मॅसेज टाकेन दहा मिनट अगोदर की आपण बोलूया मग
चालेल ना चालेल चालेल. हो मी पण आज संपून टाकतो जे काय आहेत माझे ते संपून टाकतो आज.
हा हा ह चालेल चालेल ठीक आहे मग ओके बाय. हा चलयच